हॅलो
हॅलो आवाज येतोय का?
हा तुमचा आवाज येतोय. माझा येतोय का तुम्हाला?
हो हो येतोय येतोय.
काय म्हणता मॅडम पाऊस आहे का तुमच्या इकडे?
हो चालू आहे आमच्याकडे. तुमच्याकडे पाऊस आहे का?
हा आभाळा आहे इकडे पण पाऊस येऊ शकते कदाचित.
अच्छा आमच्याकडे पाऊस चालू आहे
अच्छा
ह आमच्याकडे सारखा आहे पाऊस म्हणजे रोज येतोय पाऊस
हो का
हा्
आ शाळेत गेल्या नव्हत्या का म्हणून तुम्ही
नाही आज सुट्टी घेतली होती पाऊस असल्यामुळे
अच्छा पाऊस कदाचित जास्त आहे तुमच्या इकडे
हम्म पावसाचं प्रमाण आमच्याकडे जास्तच असत
हल्ली आमच्या इकडे पाऊस पण खूप कमी पडत आहे सध्या
हो का आमच्याकडे खूप जास्त पडत आहे
आमच्या इकडे कसं लोणावळा साईड चा हा आहे ना त्याच्यामुं पाऊस पडतोच
कमी असते का
हा कमी जास्त म्हणा मण पडतोच थोडाफार कालीना
अच्छा अच्छा
हम्म
हम्म
आणि कसं आमच्या अपारमेंट. बाहेर जर निघलं नाही टेरिस वर तर थोडं चांगलं दिसते वातावरण हिरवा
हो रात्रीच्या वेळेला वातावरण छान असतंय पावसाच्या आणि थंड वातावरण असतें एकदम
रात्री असते पण दिवसानी पण असते.
हो का रात्री आणखी छान वाटते. ते ना एकदम थंडागार वाा शांतता. दिवसाने कस गाड्या वगैरे चालू असतात.
नाही गाड्या वगैरे नाही आम्ही जंगलात राहतो जंगलात. म्हणजे फ अस साईड ला र्मोस वगैरे साईड. अ त्या पद्धतीच आहे तिथे.
चांगल्या ठिकाणी राहता मग तुम्ही एकदम निसर्गरम्य वातावरणात
नाही चांगल्या ठिकाण राहता म्हणजे तसं नाही फक्त आम्ही उन्हाळ्यात जातो असतो ती काम लेटर वगैरे कसं त्यांना खेळायला येते नसते ना, मंग तिथे जात असतो.
अच्छा अच्छा! म्हणजे फाम फॅमिली साठी फार्म हाऊसाय का ते?
हो फॅमिलीसाठी आणि काही असेल तर समजा दुसरं काही पार्टी बिर्टी करायची असेल आम्हाला तर
अच्छा च्छा! छान ये तुमचं, जेवण वगैरे झालं?
अ जेवण नाही झालं अजून सध्या, तुमचं झालं का?
नाही आमचं नाही झालं अजून
अच्छा! काय मंग स्वयंपाकाचा बेत आज? हो गाडी चालवत आय.
अच्छा अच्छा हो आवाज येतोय गाड्यांचा.
उकोल मिनते. काय म्हणलं आहे मॅडम.
आवाज येतोय म्हटलं गाड्यांचा.
हो म्हणजे गाडी चालूवत आहे मी आणि तुमचं अचानक फोन आला याच्यात.
अच्छा! अच्छा!
हा आणि तुमच्या मास्तरचा पण फोन आलाता, हेडमास्टरचा आज की मॅडम आल्या नाही म्हणून
हो का?
हो म तुम्ही नाही गेले तर विद्यार्थ्याच खूप नुकसान होत ना मॅडम शाळेत
हो पाऊस असल्यामुळे गेले नाही, तसं सुट्टी नाही टाकत आम्ही जास्त पाऊस होता ना इकडे बाहेर निघण्याचा चान्स नव्हता त्यामुळे आता पावसाच्याने होतेच ना सुट्या, हम् मग
बरोबर
नाहीतर आम्ही जास्त सुट्ट्या घेत नाही, उ
हुहुहू
तुमच्याकडे काय होता जेवणाचा बेत?
आज आज आमच्याकडे मच्छी आहे, आवडते का तुम्हाला मच्छी?
नाही ओ, नाही आम्ही खात नसतो मच्छी वगैरे
मच्छी नाही आवडत का तुम्हाला?
नाही नाही मच्छी वगैरे खात नाही आम्ही
आमच्या म्हणजे साईडला समुद्र आहे म समुद्र तलाव त्या म्हणजे खूप साऱ्या मच्छी येतात त्याज्यातून हो ताज्या
हाव
ते आवडतं आमच्या सगळ्यांना खेकडे, मच्छी वगैरे
हो का? आमच्याकडे खात नाही तेवढ्या आम्ही
जिवंत खेकडा कधी पक सूून कोपा हा जिंवत खेकडा पकडा म्हणजे तुम्हाला मच्छिच नाही काही करत नाही, ते ज्याला गाणे म्हणायचे दोन चांगले गाणे बोलले ना तिच्यासमोर नाही तसं काही करत नाहीत ते पकडून पाहायचं कधी अनुभव घेऊन पाहायचा...
बघाव लागेल घेऊन कधी अनुभव... ट्राय करू तुम्ही म...
हो घ्यायचा...
खेकडे पकडयचं तुम्ही पकडत असता का खेकडे...
अ खेकडे पकडायला आवडते पण ते कधी असे अनुभव घेत... घतलेलं नाही मी...
अच्छा अच्छा म्हटलं तुम्ही पकडले का खेकडे वगैरे...
आम्ही नाही आमची साली आहे... मच्छी नाही आमच्या इकडें आमची हे मेहूनी... ती मच्छी पकडून देतात
हो का? छान आहे मग तुमचं मेव्हणी वगैरे... काळजी घेतात म्हणायचं तुमची
हो आणि आमची एक साली आहे, चष्मा घालते ति खेकडे पकडते.
हो का?
हो म्हणजे चष्मातून खूप लवकर खेकडा दिसते. नाही नाही ते ऑलरेडी ते तिच्या हातात तसे आहेत ना पकडता लगे लगेच पकडतात तिला
खेकडे ना, एखाद्याला सवय असते ना
नाही आम्ही एक तर राहिल जात असतो ना, बॅटरी व बॅटरी वगैरे घेऊन...
हम...
आणि तिला समोर करतो कारण ती तिला चष्मा वगैरे घाते ना तिला लवकर दिसते मग...
हम्म हो चष्मीवाल्याला चार डोळे असतात ना...
नाही नाही माहिती म्हणतात असे.
हो म्हणतात मग... तर दोन पहिलेच असतात चष्मा लावल्यावर आणखी दोन येतात ना...
हो...
त्यामुळे चार होतात ना... तुम्हाला आहे का चष्मा वगैरे...
नाही नाही अजून तर नाही लागला कारण मच्छी वगैरे खाल्ल्यानें चष्मा वगैरे लागत नाही लवकर आणि मच्छी आमचं... घरी खूप आवडतं...
हम्म डोळ्यासाठी चांगली असते का मच्छी....
हो मच्छि जी जी.... जीवन सुरु असते ना शपा...
हो का आम्ही खात नाही आम्हाला काही तेवढी माहिती नाही... हम....
आता आमच्याकडे... आमच्या आजीची सुद्धा केस पांढरी झाली नाही अजून...
मच्छी खाण्यामुळे का?
नाही नाही मच्छीचा नाही पण तसं ते खातात ना ते चिकन मटन....
अनच्छा नाही पहिलंच खाणं पण चांगलं होत ना.... आता कसं सगळं भाजी पाला वगैरे केमिकल जास्त प्रमाणात असते त्याच्यामध्ये, पहिले सगळं नॅचरल होतं. तर तसं नाहीय ना.
कदाचित आसू शकते तसं पण.
पहिलेचे बरेचसे लोकं धणकट आहे, आता कुठं आता होत नाही आता खूप लवकर थकून जा तात.
हम्म काम पण होत नाही कुणाला. बरोबर आणि बरेच जणांचे केसं पण पांढरे होत आहेत.
हो तेच होते ना तेच त म्हणात आहे खाणं वगैरे चांगलं नाहीे आहे. चष्मा तर भरपूर जणा लागतो म्हणा असं काही नाहीये. ते मोबाईलचं. प्रमाण म्हणा किंवा मग काही हा मोबाईल जास्त प्रमाणात पाहत असतील. छोट्या-छोट्या लेकरांना मोबाईल लपल्या च बोला-बोला.
हल्लीच्या काळात बरेच लोकं असे म्हणजे मोबाईलचे आहारीे गेलेले आहेत. त्यामुळं कदाचित होऊ शकते त्यांचं ते.
तेच तर म्हणत आहे ना छोट्या-छोट्या मुलांना चष्मा आहे, मोबाईलच प्रमाण वाढलेलं आहे. पहिले कुठे मोबाईल वगैरे होते.
नाही नाही नव्हती मोबाईल
खूप ते छोटेवाले ते बी काही मोज के जणांजवळ आता छोटे लेकरांपशी पण मोबाईल दिसतात जास्त प्रमाणात.
हो.
मोबाईल शिवाय जेवण करत नाहीत लेकर अच्छा.
हम्म तर त्यांच्यावर टेलिफोन होता वायर
हाव का?
त्या टेलिफोन वर बोलण्यासाठी आमच्या इकडे खूप भीड्रव होत होती. कुणाचा फोन वगैरे आला तर.
कसं का ते.
नाही नाही आमची मोठी हवेली हो ती ना त्या हवेली मध्ये एक टेलफोन राहाचा.
हो का, मग भीड असायची तुमच्याकडे.
हो म्हणजे साईडचे कुणाचा फोन वगैरे आला तर शेजारचे.
हा तुमचाच नंबर दिलेला असेल?
हो.
तेव्हा मोबाईल कुठे होते म्हणायचं, आम्हाला कॉइन बॉक्स माहितीय, म्हणजे आमच्याकडे कॉइन बॉक्स. होता बाजूला.
आपली पिढी तर आत्ताची हायब्रीड पिढी आहे आपली ते ओरिजनल पिढी आमच्या आजोबांची.
अच्छा अच्छा नाही आम्ही पण कॉईन बॉक्स बघितल बघितलेला आहे ना आमच्या बाजूला काका राहत होते त्यांच्याकडे होता.
कॉइईट बॉक्सचा विषय नाही करत आमच्या आजोबां कडं टेलिफोन होता त्याचा विषय करतो.
अच्छा अच्छा नाही तुम्ही ते टेलिफोन सांगत आहे ना तर आम्ही टेिलिफोन वगैरे काय कधी वापरला नाही. कॉईन बॉक्स माहिती आहे असं सांगत आहे तुम्हाला.
अच्छा नाही आहे तो जुना अजून ठेवलेला आहे कदाचित तुम्ही कधी आल्या आमच्या घरी तर तुम्हाला दाखवेल मी.
येऊ येऊ खास तुमचा टेलिफोन बघण्यासाठी येऊ आम्ही तुमच्याकडे
हो या या मॅडम या कारण हा मागच्या वेळेस तुम चे सहल आली होती मुलांची तर त्यावेळेस तुम्ही आल्या होत्या. चहा पिया म्हटलं तर तुम्ही चाय पिला नाय
जणू मुलांसोबत असल्यामुळे त्यांच्या सोबत राहावं लागतं
हम्म.
त वेळ काढून येऊ कधी भेटायला तुम्हाला तुमच्या फॅमिलीला वैगरे
चालेल चालेल ठेवा म आता
हो चालेल सर